हो येतोय ना, काय मग काय चाललय ताई तुमच?
काय नाही बाई, फिरतोय काय नाही राहिले फिरून
हम्म हम्म.
आज पण ड्युटी होती का?
नाही अगं ही श्रुती सांगितलं होत आज ऑफिस चालू सांगितलं होतं म बेली चालत म्हटलं
हां हां.
काय म्हणतो पाऊस पाणी तुमच्याकडे?
पावसाचं काही वातावरण नाही पावसाचं बरं आला नाही इकडे काय आला नाही त्याच्यामुळे काही नुकसान नाही झालं पण बाकी च्या गावांमध्ये झालं बऱ्याच आपल्या इकडचे हम्म गार पीठ वगैरे झाल्या बरेच
हा आमचं पण तसच आहे आता गहू अह गहू काढायचं आलेलं आहे आ चार दिवसांनी पण इतकी भीती वाटत होती ना पण बरं झालं देव बाप्पानी हे केलं आज बरं वातावरण मोकळ झालेलं काढला गेला
हो आम्ही काढून घेतला होता.
आमचा थोडस असं हिर म्हणजे कांडी थोडीशी हिरवी वाटते. बाकी सगळ होऊन गेलेलं आहे हम्म ते काढच इथं बरेच आमच्या शेजारी बरेच गहू काढले ना, तर कांडच ह
वादळ वगैरे आलं नाही तर सुरण आला कितीवा गारा पडलेला अरे पूर्ण पांढरा शुभ्र होऊ गेल तर घरी आल्यावर पडलेलं डायरेक्ट गाराच. चालवून गेल्या त्यांनी.
आणि गारात गारा वावधन आणि ते त्या नंतर इथं आगर आहे ना आगरपर्यंत गारा होत्या आणि आमच्याशी चाळीतील महिला एक तर ती तिच्या बहिणीच्या गावाला ते न डायरेक्ट म्हणजे भिंत पण पडून आले आणि पत्रे पण उडले ते कोना पायाला लागलेलं एक अस, हम्म कोणाचा पाय मोडलय. हां परत अह तिच्या त्यांच्या बहिणीच्या डोकं डोक्यामध्ये काय पडलं का काय टाके पडलेलेहेत.
बाई ग. त्यांना म्हटलं बाई जाऊ द्या मीटिंग काही अर्जंट नाही जा म्हटलं तुम्ही म्हटलं हम्म त्यांना मी सांगितलंच या म्हटलं, कसं कोणाचं सुख दुःख असतं. ते मीटिंग काही काही काही घेऊन नाही येणार आहे बरोबर आहे की नाही अशा वेळी काही नाही. हम्म आपल्याला पण लावून दिलेय सुख दुःख सगळ्यांनी.
हां हां.
ह्म्म्म. करावं लागेल फोन, कसं काय, काय माझा फोनच झाला नाही. माय माय टेन्शन टेन्शन नी विसरून जाते, आव मी बी मला विसरभोळा पणा हून गे
माझ्याने बी केला गेला नाही, मला पण करावं लागणार.
काल माधुरीताईंनी मला परवापासनं सांगितलं, तरी पी डी एफ टाकायची आठवण नाही मला . बाकी काय विशेष अजून?
काही नाही हो, बाकी मजेत हेत सर्व.
हम्म हम् हम् तब्येत वगैरे-'
हो, व्यवस्थित ए, उद्या आता गावालं जायचा प्लॅन चालूये, बघू आता.
कुटे?
माझ्या पिंपळगाव, वखारी पिंपळगाव.
हो का? तुमचं आयडीच काय झालं वो?
ते आयडीच पैशांचच, पेन्शाचं मोठं प्रॉब्लेम आहे अहो, थोडं
इकडंन तिकडंन काय थोडसं जीवासाठी, नेहमी कशासाठी, तुम्ही ते अल्कोहोरीज घेत्यात त्याच्यामध्ये ऐका ना, फास्ट कमी होईल. अल्कोरिज घेतलं ना त बीपी ट्वेल तुम्हाला मिळेल अल्कोरीजमुळे, आणि अजून फास्ट त वजन कमी होईल, त्याच फॅटचं प्रमाण कमी होतं अल्कोरीजच.
ह्म्म ह्म्म.
हम्म, त्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यात, अलकुरीजची कीट नईये ना?
न्हाई.
हम्म, ती बॉटल नईये, ती बॉटल टाक आता म्हणजे हे किट जर घ्याल ना, याच्यामध्ये ती बॉटल घेतली ना तेचं बी ट्वेल पूर्ण फूड सप्लिमेंटये त्याच्यामध्ये. मला पहा आता, तुमच्या म्हणजे आता याच्यासाठीच, वेट लॉस साठीच आता सडन आहे तिथे, पत्रकार आणि ते सगळे नाही का, डॉक्टर वगैरे पोलीस सगळं ते टीम हाये न, त्यांनी मिटिंग आता रोस फोन यिऊन राहला, पण ते मॅडम उद्या चाळीस गावल जाणारये, परवा म का उद्याची सांगितलेली होती नेमक ते... अ अ मॅडम हायेत ना, त्यांच्या भावाचा अ ब स्ट्रोक आला वाटत त्या तिकडे गेल्यायेत. ते स्वतः मला फोन करते, बारा जणांची टीमये ती डायरेक्ट, बारा जण डायरेक्ट घेता येते, म मी तिला म्हटलं मी कसं, मला बी जास्त सांगता येत नाही, अन सगळे जेंन्ट्स आहेत ते आणि सगळे हाय प्रोफेशनल लोकंयेतं. ते पोलिस इन्स्पेक्टर वगैरे ते ते सगळे, कारण ते राहुल सर नाई का वात्सल्य हॉस्पिटलचे, ते जॉईंटयेत ना, मग ते सगळं ओळख तात, म मी टाकलेली होती, म त्यांचा काईतरी विषय झाला तो, म ते कंटेंट वगैरे सगळं टाक लेलं होत ना, म त्यांचा मला फोन आला, संतोष दादांचा संतोष जाधव नाही का पत्रकार, म्हने मॅडम कसं काये? काये, मला करायचंय म्हणे ते, म्हणे कसं काये? - माझ्या आईला पण औषधं घ्यायची, अन आमचे सात-आठ-दहा जनं आहेत. अशा बारा-तेरा कीट आम्हाला घ्यायचे, वेट लॉसच्याच सात कीटयेत त्यांच्यामध्ये
हं हं.
मग मला माहिती सांगा म्हणे, मग मी काय बोलली, म्हटलं हो मी मॅडमांना घेल, मग त्या म्हणे आपण समोरच समोर बोलू. माझं म्हणनं, ऑनलाईन करून घ्या ते. एवढा वेळ नाही भेटत ना, आठ दिवस. समोरच, सारखे फोन. काल बी फोन आला, आज बी फोन आला, त्यांचा त्याच्यासाठी. मग आता उद्याचा टाइम दिलेला होता. पण आता आशा मॅडमची, नेमका असं प्रॉब्लेम झालाय. मगा, कोमल मॅडम म्हने ते जेंट्सयात. अहो म्हटलं, मी त्यांच्यामध्ये काम करते. सगळे पत्रकार वगैरे हायत. पोलिस इन्स्पे इन्स्पेक्टर आहेत, काही डॉक्टरयत. काही वकील आहेत म्हटलं. स हाय प्रोफेशनल लोकयत म्हंटल ते. म्हंटल एवढं टेन्शनय तर, फक्त मीटिंग तुम्ही घ्या, मी बाकीचं मी अटेंड करून घेइल म्हटलं, त्यांचं म्हटलं.
हा, हा.
पण मग त्यांचे स्वतःहून एवढे फोन येतायत. कस्टमर कशाला सोडायचा. आपल्याला मेन कस्टमर हाय ना आपण कस्टमर कसं, काय सोडायंचं म्हटलं. आता स्वतः हुन लोकं फोन करतयात म्हटल. आप ल्याला. का हो मॅडम, तुम्ही आल्यास नाही का? का आठ दिवसापासून चालूय त्यांचं डायरी पण मॅडमना, माझे एवढं आता, काय सांगू? आता आधी असली म्हटलं. असं. म मी तिकडे हा, मग दहा बारा. डायरेक्ट. मग ती तेच म्हणत होती, मग किट उद्यां जर यायल तर, दिदीला साडी घ्यायला जायचं होतं. पण आता काय सगळं गेलं, मुड येऊन माझा.
म उद्या किट घेऊन जा म्हणे. घेल तर मग, डायरेक्ट देऊन द्या म्हणे. म्हणजे त्यांच्या आईला पण, काही ते लिव्हवरचा काहीतरी प्रॉब्लेमय वाटतं. ते ती कीट घेणार. वेट- वेट लॉसच्या सात किटयत त्यांच्या. आणि काहींच्या शुगर आहेत. आणि एकाचं काय सांगितलंय. अशा तेरा का, बारा काही तरी कीट हायत त्यांच्या. हम्. असन. तुमचे काय दोनच राहिले होते का, फोन मग? एका जणाला चार केलेसा तरी चालत ते.
हो.
हम्म. कशाचा डब्बा? नाही माहिती रे मला.
चालेल, चला मग.
हो, झाली का दहा मिनटं. किती झाले?
कमीयत पण, मला कंटाळा आलाय लय.
बरं, जाऊ द्या.